हॅलो. हा.
नमस्कार मॅडम आपण बोलू शकतो. का?
हम्म हो..
बर आपण एक टास्क कम्प्लीट करू आपल्याला भेटलेला.. तर आपला आजचा टॉपिक असणार आहे कुटुंब... ठीक आहे आता कुटुंब म्हणजे... काय आहे की कुटुंब हा समाजाचा सर्वात लहान आणि महत्त्वाचा घटक आहे बरोबर. आता कुटुंबामुळे समाज बनतो आणि समाजामध्ये आप.. आपण कुटुंबामुळेच आपला ओळखला जातो बरोबर... आता कुटुंबामध्ये कोण कोण असत? आपल्या आई- वडील, मुले, आजी-आजोबा, भाऊ- बहीण.... इतर नातेवाईक यांच्यापासून अशा सगळ्या सगळ्यांपासून एक.. छान कुटुंब तयार होते बरोबर आता अ... म्हणजे कि लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पण कुटुंबात... खूप मोठा आधार असतो असं मला वाटते म्हणजे जे आपल्या कु... असणार ज्या आपल्याला सवयी संस्कार किंवा जसे पालक... वागतात तसेच लहान मुलं वागतात त्यांच्यात ते सवयी अंगीकारला जातात.... त्यांच्या याच्यामध्ये येते मग समजा आता कुटुंबात सगळे... प्रेमाने आपुलकीने समजा राहत असणार सगळ्यां मोठ्यांचा आदार करत असणार... तर लहान मुलं... पण मोठे होऊन किंवा त्यांच्या एज मध्ये ते काय करतात. कि.... अ सगळ्यांचे सगळ्यांसोबत प्रेम आपुलकिने ते पण राहतात. त्यांना सुरक्षित वाटते कुटुंबात राहताना. आपल्याला पण सुरक्षा.. वाटते सपोर्ट भेटतो आता सपोर्ट म्हणजे कोणाचा अस आई वडिलांचा सपो... ट लहान मुलांना आई वडिलांचा सपोर्ट असतो. मोठ्यांना त्यांच्या आजी आजोबाचा सपोर्ट असतो... त तुझा नानांना असे काका काकी यांचा सगळ्यांचा सपोर्ट असतो. वेगवेगळ्या प्रकार... आणि चांगले सं चांगले संस्कार.. आपापल्या कुटुंबानुसार... आता कुटुंबाचे पण बघा ना दोन टाईप दोन तीन टाईप पडतात म्हणजे संयुक्त.... कुटुंब ज्याच्यामध्ये सगळे सणस जॉईंट फॅमिली म्हणून राहतात.... त्याच्यामध्ये जास्ती संख्या असते आणि त्याचे फायदे पण खूप आहे मला असं वाटत..... संयुक्त कुटुंबाचे... खूप जास्त फायदे आहे. पण आता लोकांना शिक्षणासाठी म्हणा व्यवसायासाठी नाही ए एका ठिकाण दुसऱ्या.... ठिका जा लागते त्याच्यामुळे काय होतं कि कुटुंबाची हे होऊन जाते.... जे संयुक्त कुटुंब... ते विभक्त कुटुंबामध्ये त्यांचं परिवर्तन होऊन जातं.... अशामुळे आता दैनंदिन जीवनात बाहेर गावी जायला लागत समजा शिकायला म्हणा.... परत काही गोष्टी असतात आता सगळे सिच्युएशन असे होऊन जातात.... कि कोणाचं काही कोणास पटत नाही त्याच्यामुळे पण हे होऊन जात... विभक्त कुटुंब होऊन जातं म्हणजे लहान कुटुंब होऊन जातं त्याच्या त्याच्यामध्ये कोण फक्त त्यांच्या आई वडील त्यांचे मुले... कसोपी दोनच समजा आणि... पण मग असं असतं की जे विभक्त कुटुंब असते त्याच्यामध्ये निर्णय घेण... सोप होऊन जाते कारण तिथे कसे चार लोकांचे चार मत नते... आपलंच राहायचं आपलंच समजा हे करायचं आपल्याच निर्णय य आणि संयुक्त कुटुंबामध्ये कसं असतं की सगळं... एकमेकांना विचारून कराव लागतं... आणि जास्त करून मोठ्यांना विचारूनच कराव लागतं आजच्या जगात मग आता तेच झालंय ना मॅम की कशामुळे पटक... नाही आता लोकांचं कारण की जनरेशन बदलली आधीचे लोक वेगळे वागायचे वेगळे राहायचे आणि आताचे लोक अ जरा नवीन तंत्रज्ञामुळे त्यांना नवीन ऊर्जा प्राप्त झालेली आहे त्यांना नवीन नवीन काय काय वाटते आणि जुना लोकांचं कस असत की अ समजा जास्तच कुठे जायचं नाही स्त्रियांना जास्त महत्त्व नाही समजा आता कोणी कोणी द्यायच आधी पण कोणी कोणी नव्हत. पण देत समजा कोणा कोणाला असं वाटायचं की स्त्रिया बाहेर निघू शकत नाही. त्या का करूच शकत नाही त्यांचं कामच आहे फक्त घरी स्य क वगैरे करणार त्यांना म्हणज त्यांनाच इतकंच वाटायचं की अ
गरु काही म थोडासा राह सगळ्यांची सेवा करण त्यांना तेच वाटायचं म्हणून आजकालच्या पिढी सोबत जुने पिढी जुन्या पिढ पिढ्या लोकांचे विचार जमत नाही बघा म्हणूनच काय होतय की जे संयुक्त तो कुटुंब आहे त्याचं विभाजन होतंय न्युक्लिअस म्हणजे कि विभक्त कुटुंबामध्ये हे की नाही पण अध का कसे असतात की विस्तारित कुटुंब पण असतात विस्तार कुटुंब म्हण म्हणजे काय कि मुख्य कुटुंबासोबत इतर नातेवाईक एकत्र राहत किंवा एक एकमेकांशी सतत संपर्कात राहून एकमेकांची मदत करतात याला काय म्हणतात त विस्तार कुटुंब म्हणजे कि एकातच असतात ते एातच असतात ते पण मग कसं काही कामानिमित्त बाहेर गेले तर त्यांच्यासोबत बोलून ते निर्णय घेतात त्याला म्हणतात वीस तारीख बरोबर आता म वा कुटुबातस प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची भूमिका एक वेगळीच असते आता आई म्हणजे आई म्हटल्यावरतीच आपल्याला काय आठवतं प्रेम काळजी आणि संस्कार हे की नाही परत जर आपण आठवले समजा आज आजोबात तर मग आपल्याला काय आठवतं की अ संस्कार देतात ते आपल्याला चांगली शिकवण लावतात
हा स
च जीवनात कसं समोर जायचं ते आपल्याला शिकवतात संस्कृती देतात आशीर्वाद देतात म्हणजे त्यांचे दोन शब्द पण बोलले समज आज आजूबाचे दोन शब्द पण बोलले ते तर किती चांगलं वाटते ना आपल्याला म्हणजे असं छान वाटत परत वडील वडील म्हटल्यावरती हो हो आणि समजा वडील वडील म्हटलं तर काय आपल्याला एक आधार कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारा एक मार्गदर्शक एक नाही असं आपल्याला म्हणजे वडील असं म्हटलं की ते आठवतं आजूबाज म्हटलं ते आठवत आई म्हटलं ते आठवत परत भाऊ बहीण म्हंटलं तर मैत्री एका प्रकारची किंवा सहकार्य करणारे अ परस्पर समज वाढवणारा आणि लहान मुलं लहान मुलं पण असत आता लहान मुलं म्हटल्यावर काय? कुटुंबात आनंद उत्साह निर्माण करणारे लोक म्हणजे मुलं लहान मुलं म्हंटलं की आपल्याला ते आठवतं ना कि काय कुटुंबात आनंद उत्साह निर्माण करणारे आता कुटुंब संघ आपण आता कुटुंब राहात एक आता आपण एक एक्झाम्पल घेऊ समजा संयुक्त कुटुंब आहे तर तुम्हाला काय वाट ते संयुक्त कुटुंबाचे काय फायदे असतात?
संयुक्त कुटुंबाचे हे फायदे असतात कि संयुक्त कुटुंबामध्ये कसं सगळे मिळून एकत्र राहतात आजी आजोबा हे आपल्यावर संस्कार करतात आई वडिलांचं वेगळं ते जे मोठे लोक आहे त्यांचं ते आपल्याला म्हणजे अशा जुन्या गोष्टी वगैरे काय काही आपल्याला म्हणजे आपल्या मुलांना पण जुनं काही पण असं ते गोष्टीतून सांगू शकतात ह की नाही जेवढा त्यांना समजत नाही काही काही क्षणानुसार त्याच्यानुसार ते त्यांचे अनुभव सांगतात. त्यांच्या गोष्टी सांगतात असं,
हो संयुक्त कुटुंबामध्ये कस आहे ना मॅडम आजी आजोबा असल्यामुळे अ वृद्ध व्यक्ती असल्यामुळे त्यांचे संस्कार वेगळे त्यांनी दिलेला आशीर्वाद वेगळी त्यांनी केले त्यांचा आपण केलेला आदर वेगळा परत जबाबदार शिकवणारे ते सगळ्यात जास्त आपल्याला हे ते सपोर्ट मिळते आणि जे आता संयुक्त कुटुंब झालेले आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटत मॅडम?
संयुक्त कुटुंब झालेलं आहे ते, त्यांच्याबद्दल तर कसं ते त्यांच्यापरतीच
संयुक्त कुटुंब नाही मॅडम त्याला आपण विभक्त कुटुंब म्हण संयुक्त कुटुंब म्हणजे जॉईंट फॅमिली विभक्त म्हणजे वेगळी झाली त चार लोकांची समजा
हा चालले
त्यांच्यामध्ये काही जास्त एवढे हे नसते ना त्यांना काही मज्जा नाही येणार त्यांच्यावर एवढी जास्त करणे होत
बरोबर
हं
संस्कार तर होत नाहीच मॅडम पण जितका पाहिजे तितका सपोर्ट पण नाही राहत आता समजा जे आता समजा एक घर तीन न्यूक्लिअस फॅमिलीचं घर विभक्त कुटुंब आहे त्याच्यात कोण राहत? आई, वडील त्यांचे दोन लेकर आता समजा एखाद्या वेळेस आणि दोघं पण जॉब करतात आई वडील दोघं पण सुद्धा जॉब करतात तर मुलां लक्ष द्यायला कोणी न त्याच्या मुलांकडे लक्ष द्यायलाच कोणी नसतय त्यात त्या आईची तब्येत खराब झाली एखाद्या वेळेस तर घरातलं काम करायला पण कोणी जास्त मग तेच काम आपल्याला दुसऱ्यांकडे दुसऱ्यांना पाय लावून किंवा पैसे देऊन हेच काम, आपल्याला करायाला लागते बरोबर, पण संयुक्त कुटुंबामध्ये असं नसते संयुक्त कुटुंबामध्ये एखाद्यायचे खराब पण झाली तर ते समजून आपण दुसऱ्या, हा आपण थोडंफार का होईना पण काम थोडं करूनच घेत. आणि स्वतःहून करतो आपले माणूस म्हणून करतो. पण आता असं येतो कुठं म्हणजे याच्या कस झालं. कुटुंब आता को तुम्ही दुसऱ्याला काम दिलं पण करा ते कसं व्यवस्थित, करणार मी आपलं म्हणून करणार मी, किंवा मुलांना आपण जेवढं जपतो आपले लोक जितकं जपतात तितक जपणार नाही की आणि एक आपण आई वडिलांना टेन्शनच राहते त्यांच की घरी आपलं मुल काय करत असेल चांगल राहत असेल. की नाही राहत असेल अ जे आपण समजा आता ठेवतात त्यांना वगैरे ते लोक, जे सांभाळणारे ते चांगले वागतात, वागत त्यांच्या सोबत आणि आजकालची दुनिया कशी चांगली पण नाही राहिली ना मुली च्या बाबतीत तर आता काय काय ऐकायला येते आपल्याला, समजा असं म्हणजे खूप फरक पडून जगत संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब म्हटलं असं मला वाटतं मॅडम तुम्हाला काय वाटतं?
हो बरोबर आहे मॅडम आजकाल कस खूप दुनिया हे झालेली आहे. आजकाल दुसरे वे त्यांच्या नजर बघायचा नजरिया हे ते त्याच्यामुळे कस एकत्र कुटुंब असलं की त्याच्यामध्ये सगळेजण आपल्या मुल मुलांवर याच्यावर त्याच्यावर लक्ष ठेवू शकतात. आजी आजोबा असले कि ते कस आली का गेली का आणि अ ते कसं अशी काळजी करत बसत अरे अजून आली नाही ते यायच्या आधी, त्यात चालू होऊन जाईल, थोडा पाच मिनिटं उशीर झाला तरी आजी असते, की आजी कशी अशी काळजी करत बसते. अजून आली नाही बा आपण तरी, कामात असतो पण अजून आली नाही असं तस,
आणि त्यांचा लळा एक वेगळ्याच प्रकारचा असतो. आजी आजोबा आता म्हटलं ना की लळा एक वेगळा असतो त्यांना थोडं जास्त, त्याचा पण सपोर्ट होतो. परत ते आपल्याला चांगल म्हणुन वेगळं प्रकारे जपतात. जे ते कारण लोक नाही हे करू शकत आपल्या मुलांना तितके संस्कार ते देतात. आजच्या जगात इतकीच संख्या जास्त घेऊ शकता असं मला वाटते.
हम् बरोबर आहे मॅडम तुमचं,
आणि जस मी तुम्हाला सांगितलं आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाची एक वेगळी हे आहे भूमिका आहे आई वडील, हा परत आ बहीण भाऊ आता बहीण भावाचं नातच पाह ना तुम्ही, किती भांडतात म्हटलं तर अरे नाही म्हटलं तर किती जन्माला, किती जीव लावलाना त्यांनी त्यांना नाही लढाई केवढाच नव्हता एका रडला कि लगेच दुस त रडायला लागला लहान असलं तिला एक रडल दुसर रडायला लागते अस, खूप असा फरक पडून जातो दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या असं मला वाटतात
हो मॅडम,
हो
हम्
हम्
काय समजलं मग मॅडम तुम्हाला
सगळंच माहिती आणि तुमची माहिती मला खूप आवडली मॅडम आवडली माहिती वगैरे आणि तुम्ही सांगलं ते समजलं पण संयुक्त कुटुंब अविभत कुटुंब याच्याबद्दल ते कसे राहता त कस त्याच्यातील फरक सगळं समजला
ठेवते मॅडम मग हा
हा हो चालेल हो